किती वाजले सव्वा आठ का साडेआठ सव्वा आठ वे. मी जाऊ साडेआठ वाजेपर्यंत चालते, ह्म्म.
जेवून या आम्ही काय स्वैपाक करत नाही मग आता.
नऊ साडेनऊ वाजे पर्यंत येतो. ह्म्म या. खिशात एक वीस रुपये घेऊन चाललोय आहे जावा की ही पर्सनल तिथ काय करायचंय फक्त काय ठेवायचं असल तर ठेवा, शंभर रुपये घेऊन जातो. घेऊन जा. लागले. खर्च करा नसेल तर राहू द्या तसच ठेवा. हा दरहोश विचारायच काय हव?
ते काय झालं स जग तुमचं उद्याच?
पप्पा उद्या माझ शाळेचं त्यांच्या घरी सोडता शाळेतून, ती येणार हे व्हय दिव्या? तुम्ही कस जाणार आहे? आम्हीच अंजली काय तिथे गाडीवरन येणार आहे? सानिकाच नाही होय नाही होई चालय ते बघून सांगतो म्हणले उद्या, आज रात्री दहा पर्यंत सांगतो म्हणल्या, मी काय हे आहे ना माझ्या गळ्याला बांधल्या ह नाझी कसं झालं हूळ, कसं म्हणजे बस ना. एसी कॉलेजपास न बसन
काय सोड काय सोड तेच म्हणाल तुम्ही पण हिला पण हे अस ही हे सुचिता हा दवनच बग हा ट कॉल काय करून येतो लवकर या हो मोबाईल काय म्हणाली मोबाईल नेणार असले घेऊन जावा कि आम्ही इकडे नाही यूज करत तर एकदा मी फोन लावलेता अ एक पाच दहा मिनट असतय देतो फोन
काय फिक्सच नाही. काय कळणा अन तू आणि मी जाऊ याकी बाई. तेनी काय करणाई.
संजय आपण दोघीच जाऊया. हा डि के टी ला उद्या.
पप्पा सोडत्यात की गाडीवरन दिव्याला सांग पाहिजे तर मी येताना तुझ्यासोबत येतो. मम्मी येताना नाझी सोबत येतो. पण सेमिनार किती वाजताय टायमिंग काय दिले? काय बघायला नाही. दम जरास माझा कॉल चालूय. एक कॉल होऊ दे. मला वाटल ति गाडीवरोड गाडीवर सोडायला ती स्टेफी येणार नाही वाटत भक्ती गेल्या बँगलोर ला म ती प्रीतीच एकटीच आहे ती प्रीती पण पुढ माग चालु हाय तिच मग ह मी तुमच्या सो
तोपर्यंत येतो म्हणाली, ये आमच्या ग्रुप मध्ये. ती रामनगर मध्ये राहायला होती. नाही ओ व्हय काय? तिला विचार.
त्यांचं घर कुठं होत ते पण सांगतो मी कुठ होत त्यांच घर? आता राम मंदिर आहे की नाही जुन, तिथ आतल्या बाजूला. मगात राहिल शटंग देवर म्हणे
का?
हा मी पण त्यांच्या पप्पांना पहिल्यांदाच बघितलं जेव्हा सांगलीला सोडायला अलतीत तवा ह. तुम्ही आणि त्यांनी म्हणजे मित्रच माहित नव्हता. आज कुठे बाहेर गेलते का? ते ते बी आता राहतात कनी म्हणजे निकमांच्या घरा समोर राहतात त्यांनी ते सोडून पाठीमागच्या गल्लीत. तिने जागर हे घेतल्यात जागा घेतल्यात. तिथंच कुठं काय घेतलंत म्हण परवा सांगाय त्याचंच लोन चालूय वाटतं आता मग तेच कॉलेजला येयला मला जमत नाही त्याचं हप्तं हे हप्तं असं म्हणालती दिवसाले
ते तुझ्या त्याच्यासाठी जाणार आहे बघूया काय होतंय. काय म्हणते? मॅडम काय म्हणत्या? ती मॅडम काय हायचं माझ्यासोबत ती काय कधीपण येत्याच. ऍडमिशन होतंय?
ऍडमिशन राउंड मधनच होणार ओ. मग ते मिळणार तर का? मग पहिल्या राऊंडलाच मिळतंय म्हणतेत, आट्ठ्यांशी टक्के पडल्यात आपल्या कास्टला तर आज एवढी ते कास्ट व्हॅलिडिटी चौकशी करायला शेवट नंबरच सपणत माझ डोकं फिरलेलं, बघितलं बघितलं शेवटी खाली होऊन बसलेलो आम्ही दहा नंबर तिथं अजून तर आणि दहा पण पंधरा मिनिटाने गेलो वरती मग, एक माणसाचं तर काय झालत काय माह्य तिसऱ्यांदा आलती. त्यांनी सांगाला तुमची येत नाही कास्ट वैलिडिटी आता राहू दे तरी तुम्ही सांगा मी कर
लोक काय पण होऊ दे, जग पालतं घालतो खरं कागद आणतो जावा व्हा म्हले चालत नाय?
काय विचित्र माणसं लय जणांची कॉस्ट व्हॅलिडिटी त्यात लई म्हणजे लई जण चौकशी करायलाच जास्त जण आलति त्यात. व्हय एवढी गर्दी आणि फॉर्म भरायला परत एक खुर्ची रिकामी नव्हती बसायला आम्हाला तिथं. उभा राहून राहून आणि गाडी पण एवढं भरली तिथं समाज कल्याण कार्यालय आणि
तिथे पण लईच गर्दी होती. सांगितलं एक पंधरा दिवस नक्की येईलच पंधरा दिवसात हम फोन करून सांग तुझ्या आईला. होय फोनच केली नाही आज दिवसभर का काय माहित सकाळी तेवढंच मी जाताना फोन लावून गेलतो. कुठं उतरायचंय ते कळना झालतं ना. कळलं नाय काय? कळलं ना आता का तारा राणी आणि चौक दोघींना कन्फ्युज, घावला ना? ते कंडक्टरलाच विचारलं ती म्हणले, ताराराणी पुतळ्या पास्नं इकडं गेलं की आत गेलं की बाबर हॉस्पिटल आलं की हा समाज कल्याण ए हा म्हणतात
उतरून आणि बस न खाली जायला पाहिजे हा तेच खाली चालत आहे म आता काही पर्यायचं नाही काय करयच
मग इतना आणि स्टॅन्ड ला चालत गेला अशीला चाले तांब मग मोबाईल देऊन पाठवतो कि दम अगं फोन लावलेय मी दहा मिनटं होत आली शेवट एकच मिनिटं राहिली हम् हम्म एवढं झाल की आधी तीच घेऊन जावा एवढं पूर्ण करतो मग काय करणार स्टँडपसनते का स्टँड तिथन जवळ आहे तरी जवळ ते अलीकडेच हाय पुन्हा आता हाल च कि होणार
थान थान
जिवाच्या करारावर गाडी मिळत नाही बस मिळतंय बग कोल्हापुरात आता तर ते बायकांना हात करून खरच
नको झाले अस केलं आम्हालाच नको झाले आम्हीच बायका असून
सगळ गाडीत बायकच भरल्यात रिक्षा जागा ब रिक्षा बस भरलेली असत बसाय जागा नाही काळ कसला सुरु झाला काय करूते स